हॅलो.
हॅलो थोडा वेळ हाय का बोलायला.
हाय बघा तुमच्याकड.
हो मला पण आहे.
आ हा चहा झाला बघा तुमचा.
हो आमचा पण झाला.
हम हम तुमच्याकडे काय पाऊस पाणी.
थोडंसं आभाळ झालेय. पाऊस काय नाही तुमच्याकड.
आमच्याकडं पण हाय आभाळ हाय, पाऊस हाय चालू आहे बघा.
हाय व्हय हा हा हा आणि काय मग मुलं शाळेला.
काय नाही बघा, काय जेवण काय केलंय मग.
जेवण भरलं वांग.
केलेय व्हयं, हम हम कसं केलासा ते.
अ काट्याची वांगी आणायची.
हा.
ती स्वच्छ धुवून चिरून घ्यायची.
हम्म.
आणि अ मंदचेवर शेंगदाण भाजून घ्यायचं. म्हणजे मोठा गॅस केला तर. शेंगदाण करपत्यात मग, त्यांच कडवट पणा येते. म्हणून मंद आचेवर शेंगदाण भाजून घ्यायचं.
हा.
थोडस सुकं खोबरं पण जरा भाजायचं, त्यात जरा असं जिरं भाजायचं,
हम्म.
आणि ते ते मग ते मिक्सरला वाटून घ्यायचं. मग आलं, लसूण जराशी कोथिंबीर ती पण पेस्ट करून त्यात घालायची.
हम्म.
जरा असं च अ -चटणी चवीनुस तर मीट हळद ते पण मिक्स करायचं आणि भरून घ्यायचं वांग.
हम् हम्.
भरून वांग घ्यायचं मग पातळीत तीन कप तीन हं चमचे हे घालायचं तेल.
हम्म.
त्या जिरे मोहरीची फोडणी कडक द्यायची कधी पण. मोहरी उडू द्यायची नाही तर मोहरी मुळं कस होतेय अ म्हणजे मोहरी नाही उडाली तर कचकच लागते त्या.
हां हां.
आणि हे मग त्यात ते भरलेली वांगी सगळी टाकायची.
हम्म.
वरणानं थोडीशी चटणी टाकायची.
हम्म.
आणि ते तेलातच हलवायचं थोडा वेळ.
हा.
आणि त्यात गरम पाणी घालायचं जरा असं तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी घालायचं आणि आणि थोडं मीट वरना टाकायचं.
हा.
कोणत्याहीभाजीत गरम पाणी घातले की चव वाढत्या.
हा हा.
असं आम्ही भरलेलं करतो तुम्ही कसं करताय.
आम्ही पण त्याच पद्धतीत करतोय.
हा हा.
वांगे उकडून घेऊन पण एक एक जण करत्यात.
होय काय?
हा ते वांग भरून का नाही ते उकडत्यात बहुतेक‌.
हां.
आणि नंतर ना तेल चटणी मीठ घालून परत त्यात.
ते कती करतात जे बाहेर लांबच्या प्रवासाला जर जायचं असल. हा तर ते भाजी टिकून राहण्यासाठी अशी पद्धत वापरतात.
करतात का?
हा ते भाजी जवळजवळ दोन-तीन दिवस टिकत्या.
हा हा‌ उकडलेले.
उकडलेली भाजी म्हणजे न पाणी घातलेले वाप्वुन केलेली भाजी. दोन दिवस टिकत्या तस आपण पाणी घालून केलेली भाजी टिकत नाही. जर पंढरपूर डोंगराला असं चाललं की की लोक करतात हे ती पण छान लागते.
हा हा.
झुणका करायचा. फोडीव झुणका माहितय तुम्हाला. हा फोडीव झुणका पण करायचा.
हा हा प्रवासाला करतेत ओ.
हो प्रवासाला करायचा तो.
हा हा.
हां. जेणेकरून लांब जाणार असते. बाहेरच आपल्याला जास्त विकत खाण्यापेक्षा घरचचं. दुध दुधाची चपाती करायची, फोडीव झुणका करायचा. असे भरलं वांग करायचं.
हां.
कोण राहते.
हा हा हा.
चपाती करताना पण त्यात, दूध घालून मळायचं म्हणजे चपाती जास्तं. लय दिवस मऊ पण राहते आणि टिकत्या पण.
हा हा हा.
हा लुसलुशीत चपात्या होत्यात.
हा हा.
हम मग.
तुमच्या इथ असं बघायसारखं काय आहे. पर्यटन स्थळ
अ बाहुबली. बाहुबली मंदिर आहे जैनाच. खूप वर्षापूर्वी पसन आहे ते लई लांब लांबची लोकं येत्यात.
हा.
आणि तिथं भरपूर जहाज मंदिर म्हणून झाले.
हा हो बघितलं होत झाज मंदिर लायटिंग वगैरे भारी आहे वाटतं.
होय होय एक नंबर मस्त आय. लांब लांबची लोकं पर्यटन स्थळला येत्याता. हो आहे की वीस रुपये.
वीस रुपये का.
वीस रुपये तिकीट आय. जे हे घेण्याचं. कारण म्हणजे की लाईट बील लि इथल्या कामगाराचा एखादा पगार निघावा. तस हे मोफ पतच असल्यागत आहे. पण
हम नाही तेवढं वीस रुपये असणारच नी, थोडं का होईना.
आणि बाहुबली मंदिरमध्ये ती वरती डोंगरावरती हाय. चारशे साठ पायऱ्या आहेत त्याला.
हा हा.
वृद्ध वयस्कर सुद्धा त्या पायऱ्या वर चढून जातात. आणि ज्यांना, अजिबातच चालता येत नाही त्यांना डोलीत. ची पद्धत आहे. तिथं डोलीतन बसून माणसं न्हेतात.
नेत्यात काय हा हा हा.
कुठलं पर्यटन स्थळ आहे.
आमच्या इकडं पर्यटन स्थळ सातेरी महादेव आहे.
ह.
म्हणजे ते पण असं उंच हिच्यावर आहे?
हंम.
मग तिथन असं बघायला खाली असं भारी वाटतंय महादेवाचं प्रतिसिद्ध ठिकाण हाय.
तिथं म्हणजे डोंगरावरून असं या पावसाळ्या दिवसात गेलं का नाही. एवढं भारी वारं मारते तिथं आणि सगळी हिरव गार मस्त दिसतय दिसायला. अ हम्म. आपल्या तितन बरेच पर्यटन नसतात आता सातेरी श्रावण महिन्यात. हा देवाला लय हे गर्दी असते.
हम्म म्हणजे बाहेर ना पर्यट त्यांना माणसं भरपूर येते तिथं.
भरपूर येतात हा हा मला तिथलं ऐकून माहिती आहे की तिथे शाबूत सगळ्या लोकं नाचते काय?
हा शाबू वाटत्यात म्हणजे अ श्रावण सोमवच कणी शाबू वाटत म्हणजे बाहेर वाटत्या आणि मंदिरात म्हणजे असं स्व इच्छेन माणसं वाटत्या. आणि मंदिरात प्रसाद असतोय सोमवारचा हम्म प्रसाद असतो. ते माणसं सोमवार सोडून घरला जात्यात सोमवार धरून येत्यात आणि तिथून सोडून घरी जात्यात.
हा हा.
आणि तिथंच जसं खाली सातेरी महादेव म्हणजे तिथं सात त मुली.
हा.
अशा वार म्हणजे अशा एका बापान सात मुली झालत्या. आणि त्याच्यावर आठवा मुलगा झालता.
हा.
मग त्या मुलीच महादेवाच्या भक्त होत्या.
हा.
आणि तेने का नाही तिथ नदी होती पहिला. आणि त्या मुलींना का नाही तो नदीच्या काठी सोडून गेला बाबा.
हा.
आणि त्या मुली तिथंच ग- गुप्त झाल्या.
हो काय.
आणि त्याची पिंड तयार झाली. हा महादेवाची.
हा हा.
तव्हा पासून सातेरी महादेव म्हणत्यात त्याला.
हा हा सात बहिणींचा एक भाऊ
हा. अ म्हणजे महादेवाच्या त्या भक्त असल्यामुळे कणी तिथं महादेवाचं वर ठिकाण आहे. आणि पहिला मान त्या मुलींना खाली सात मुलींची कनं अशी तिथं दगड असे सात पाशण आहेत.
हां.
तिथं माणसं काहीतरी चपलं नवस पूर्ण कर न चपल असं देते वाटतं.
असं कसं काय काय हे, चप्पल कसं काय.
चप्पलचा कसा मान आहे. त्याला ते एवढं पण मला काय ऐकून माहित नाही खरं आपलं. लहान मुलांचं पायताण असतंय बघा ते.
होय काय हा हा.
आपली मुलं घालत्यात बघा. ते लहान मुलांचे पायतान.
हा हा.
तसल देत्यात तिथं. एकच हम हम असं काय तर असणार हां तेच काय तर असणार. मला तेवढच ऐकून माहित की त्या सात मुली तिथं नदी सकट गुप्त झालेत्या.
गुप्तच.
झालेल्या मुली सोडलेल तिथं. हम्म त्या महादेवाच्या तिथं दिस पितोय सोडा पाणी ते.
हा.
पण नदी दिसत नाही.
नदी दिसत नाही.
हम नदी गुप्त झालीया आणि, ते महादेवाच्या मंदिराच्या पाठीमाग विहीर हाय.
पीर आहे.
हा विहीर आहे. म्हणजे त्या विहिरीला अंदाज नाही ये.
हा.
म्हणून ती बंदच आहे. तिथं तेवढं पाणी दिसत म्हनायच नदीचं.
होय काय हा हा.
मंदिराच्या वर डोंगरावर.
हा हा.
आणि ते मुलींच पाषण असं खाली पायत्याला हाय. हा पहिला मान त्या मुलीनीसनी हाय‌ त्या मुलींच्या. पाया पडून माणसं पहिल जात्यात. हळदी कुंकू असा. आता श्रावण महिन्यात जत्रा भरत्या तिथं. परत महाशिवरात्रीला म्हणा महाशिव महाशिवरात्रीला मोठी जत्रा असत्या. आणि श्रावण महिन्यात पण भरपूर लोकं येत्यात आपल्याकडनं बघायस.
हो मला पण ऐकून माहिती झालतं, ते कोकणात सातेरी मंदिर आहेत. पण कधी जायचा योग आला नाही अजून.
हम् युट्यूब ला सर्च करून बघा. आणि घडलंस तर जाऊन या आणि खरं कसं. श्रावण महिन्यात जास्त प्रमाणेत येण्यात. कोण असं म्हणजे जास्त हेला येत नाही. महाशिवरात्रीला येवढ नाही. खर‌ श्रावण महिन्यात जास्ती लोकं येत्यात का म्हणजे, थंडीच्या दिवसात हिरवगार वातावरण आणि ते वारं भरपूर असतय ना तिथं.
हा हा.
त्यामुळे ते बघायला पण आणि फिरायला. पण लय मज्या येते आशी मस्त वाटते एकदम.
होय कि व्हयं.
हम्म त्यामुळे ते भारी वाटतेय ओ.
तुम्ही जाताय तिथून जवळच चाय.
आम्ही जातोय. आमच्या घरापासून जवळच हाय एक पाच दहा. दहा पंधरा मि किलोमीटर असं.
हा.
आम्ही श्रावण सोमवारी महाशिवरात्रीला कायम जातोय.
हा हा हा.
परवा आता आम्ही गाडी करून, अशा मुली मुली गेलतो.
गिलता काय हा हा.
हम्म परत गाय टू व्हीलर न पण जातंय.
हा हा होय की होय एक दिवस देवासाठी द्यायलाच. पाहिजे नी.
होय देवासाठी एक दिवस द्यायचा म्हणून जाते हम्म खरं आस. बघायसाठी तर चांगलं आहे.
हा हा.
हम हम तुम्ही पण बघा. घडलं तर एक दिवस जाऊन पाया पडून या जावा.
की जाऊन ये.
हम आणि युट्यूब ला सर्च करून पण बघा. सातेरी महादेव म्हणून असं हाय. पांढर मंदिर दिसतय बघा. आणि एकदम डोंगरावर असं दिसतंय. मंदिर लहानच आहे. खरं त्याला जास्ती प्रसिद्धी आहे ओ.
हो हो. चालते चालते बघणार की, झाले काय बर बर ठेवू मग.
हा ठेवा.